आवाज यायला का? काय नही बघ, बसलोय. ह आले, अग कॉल करणार होतो मी पण तुला. लई जोरात पाऊस पडयला, ते आमच्या पत्र्यात आवाज येते ना. लई, म-मी गेलोच नही.
पत्र्याचा आवाज येतोय, दहा बस पाऊस तेवढा पडाला हॅलो? या आलाय का नाही आवाज?
हॅलो आवाज हो हाय काय.
हॅलो मला यालय की.
हा तुझ मधीच.
हॅलो बोल की मला यालाय आवाज. ह मला यालाय तुझा आवाज.
हा ला तेच लावणार होतो पत्रांचा आवाज आलता म्हणून. मी काय लावलो नाही मी म्हटल आता उद्या लावऊया.
मी तेच म्हणल आम मी पण तेच म्हणलो ग. तर आता बसलो कंटाळा पण आलाय म्हणून म्हणलं करावा.
हा,
पत्र्याच्या आवाज न दारात बसायच म्हणलं तर दारात पाऊस. कुठं बसायचं.
बर सगळं वल्ल वल्ल झा''--''
हम्म. बकी तर आज भरपूर पाऊस आलाय सकाळपासून.
मेत स्क मला आलंत की. थोडं केलोय मगाशी.
कलो बस
हम्म मी पण केलं थोडं.
नाही नाही मी एवढं नाही मी भरपूर केलोय द अ पन्नास पन्नास ते चार काय तर म्हणजे. तीनशे काय तर केलंय वाटतं.
हा हा म्हणजे एवढं. केल आणि झोपल बाई आणि आता उठलोय अशी.
ह मी पण दुपारी झोपलेलो जरासं. अंजलीचा फोन येऊन गेलता मग परत केल्यावर काय तिचा फोन बिझी लागला. परत काय झाला नाही मग.
हा ती जाऊन आली काय.
म्हणून. काय माहिती काय केली तेच विचारायला फोन कर म्हणलेली ग मग मी आल्यावर. थोडं जेवल आणि झुपलो. आणि परत केल तो फोन तिला तिने उचलली नाही तिचा मिस कॉल बघून. म मी पण काही केल नाय.
हा गेली असल. गेली असल.
होय. तेच की काय माहत गेले काय झालंय. ह
गेले असेल म्हणूनच फोन केल्या वाडता. टिपन ला पवा दिवशी त हवा फण गेलतो फोन मी पण परवाीशीच केलतो. लतो तुला मग माझ्याकडनं काही तर लागलंच नाही फोन. दोनदा, मग तीनच केली मला मी
होय ते बोलीस, हा.
मग त्या, मग त्यानंतर काय बोलल नाही मी लावलोच नाही.
हो.
हा, मी काय बाई लावलोच नाही म. त्यानंतर मी केलोच नाही काय कुणालाच फोन केलो नाही बाळ.
हो बाई आता ना हे झाले मला अग फोन करालाच कोणाने आज ग्रुप वर पण मैसे आलाय बघितलीस का अननोन लोकांना फोन लावू नका ओडखीच्यांच लावा.
होय.
मग काय करायचं?
खरं कुणाकु, कुणाकुणाला लावयच हेच कळत नाही, की नाही.
तेच की, तेच की. अलमोस्ट सगळ्यांचा टास्कच झालेलाच आहेत. मला पण सेम तेच झालय आता कुणाला लाऊ कळणाच झालय मला.
हम्म, किती टास्क झालेत तुझे?
आता पाच झाल्यात माझे, आता या साव्वा कॉल.
हा कुणा कोणाला केलीस?
कोणाला नाही तुलाच की केलतो दोन, आणि अ काल अतिला केलतो दोन. मम्मीच अ आता हे दुसरा. मग आणि कोण आत्याला केलोय. आत्तिला ग.
हां. आतिला बर ति मला पण कस अस.
वय.
तर माझा मी म्हणटल, माझं बंद पडले म्हटलं मला.
मग अगं भक्तीला नाही ग अत्तीला असं का करायल्यास.
बा अणी काय मग.
आणि का नाही बग, जेवलीस?
नाही तू.
नाही अजून जेवायचं आता आळूच्या वडा करालोय.
हा, तू कराल्यास काय?
नाही, ते सगळं पीठ तेन करते मम्मी. आणि हळुहळू पानांच्या वर ते सगळं लावतोय मी.
म्हणजे ते पाण्यामध्ये म्हणजे पाण्या, पाण्याच हे करायचं वय ते.
हा, ते रेसिपी बघितल्या ग कुणाची मधुराची तेन. मग ते करते ते बघून करालय आता.
ते वय.
हम्म्.
मथुरा माहिती आहे मला तिच. मी तिची मोदकची रेसिपी बघितलेलो.
हा.
नाही केल. करायचं म्हणलो आणि केलोच नाही.
म
नाही केलं मग राहिलच तेव्हा.
कसल तांदळाच काय.
हा तांदळाचस केेलत तीन.
जमत नाही ते बाळ तांदळाच मोदक करायला असं व्यवस्थित म्हणजे लय हे करायला लागते.
हा मी कधी केलेलो माहित आहे का ग भक्त ज्यांच्य घरलाच. खाल्लो आणि तू डब्यात आनलेलीस बघ. तवा खाल्लेल अंग त्यानंतर मी मोदकच खाल्लो नाही. ते पण आता भेटे का नाही काय माहीत. गणपण पण.
बक्की मला पण लई आवडतात खर आमची मम्मी करतच नाही करायलाच येत नाही तुला.
हम्म् तरी तुमची मम्मी इ ज करतात की तू घेऊन येतेस ते.
साध असतात ग त्या.
ते पण छान लागतात मला तर आवडतात ते पण
छान लागतात की ग खरं मला तांदळाच आवडतात ग.
हा ते पण छान लाग''--''
ते भारी वाटत उलट.
ते काय मग भक्ती भक्ती त्यांच्या घरात खाल्लेलो सोड तवा आणि मग. च्या टायमाला तू ती आणलेलीस.
हू
आणि टाइम पण लागतेय ना तिला.
व्हय.
हुम्म् तेच.
हे जातेत.
एक एक जण हाताना पण करतात एक एक जण हिच्या पण करतात ना. ते हे मिळतं.
कसं करत्या जास्त मग
हम् हातावरच टाइम लागत असाल क नाय लय.
व्हय.
ते लाटतात काय करतात. ते हातानें गोल करतात काय मग लाटताय पहीले गोळे करून.
गोळ करून हाताने गोल करतात किंवा एक कोण अस ते लाटते असं असतेय.
हा खरं ते जास्त म्हणजे तुडतात ना असं तांदळाचे.
चौघस केल.
तांदळाच्या जरा हे होतात ना चिरा पडतात ना लवकरच तिच.
एसटी चे हो तेस की.
ते लवकर
का कार्याला जाय ह्याला का कार्याला जायच हाय.
आत्या मावशी
असं काय नसतंय सिल्याबस असं. त्याचं पीठ आपण व्यवस्थित केलो ना प्रॉपर ह्यान.
हां,
तर ते व्यवस्थित होतेय.
हम्म हम्म
म्हणजे त्याच तेच पहिला तेच त्याचं जे पीठ करतोय की आपण तेच व्यवस्थित करायला लागतय ना. तर मग ते सगळ बिघडल की बिघडतय.
ह आणि तिच सारण आतल
मोमोजच साारण काय पाठायचं तु किसब दुसर काय नाही.
म्हणजे तिच्यात काय?
त्यात काय असत माहिती आहे का खोबर
हा
सारणामध्ये जरास खोबर थोडासा रवा थोडासा एकदम अस जर आपण भाजीत तेण अस करा म्हणजे आता पुरीला त्यात थोडाफार रवा घालते मी.
हा हा
त्या टाईप मध्ये जरा रवा खोबर किसून बारीक करून घालायच. आणि हे घालायच साखर. किंवा गुळ म्हणजे गुळच घालतात. पण साखर कोणतरी साखर घालतय. गुळातच म्हन असते. मग गुळ घालून ते सगळ हलवायचे. आपण कानोल्याला कस सार हे करतोय की नाही तशा टाईप मध्ये. ते करायच आणि मग ते ठेवायच थोडा वेळ तसच. आणि मग ते तांदळ आणि गव्हाच आपण कनिकला कस पीठ मिळतोय कणिक मळायची चपातीला. तस करायच आणि मग झाल. तेवढच मग त्याचे छोटे छोटे गोळ करायच एकदम न आणि ते लाटायच.
हा
आणि ना त्यात ते सारण भरून अ ते मीठ मोमो सोपच आहे. मोमोज कुसन मिटवतोय की नाही आपण
हा
अस कळ्या काडून तस मिटवायच. आणि एक उक उकडायच तर उकडायच किंवा तळायच.
हा मी उकडलेलंच खा खाल्लय सोड.
तुकड्याचा
तळलो काय? कधी तळायला मी खाल्लोच नाही आहे.
तांदळाच उकडतातच. गव्हाच्या पिठाच असत की नाही ते उकडतात किंवा तळत्यात.
हा हा तुझे मम्मी हवाच त्याच सरतात नाही. तळलेल आणलेलेस काय तू. डब्यात होता तळलेला
मी डब्यात मी स्वतः तांदळाच अग मी तेच तांदळाच मी केलेलो ना मी ते घेऊन अलतो.
तू गेलती स मम्मी गेलती हम आटवा ना ऐवड
मी केलतो तांदळाच. बहुतेक पाळल्याला पण आणलेलो मी एकदा आज गण ळी काढ आणि ते तांदळाच. ते संकष्टीच्या वेळी केलं मी तांदळाच, ते घेऊन आलतो मी.
हां. असं काय आठवना खर तू मोदक आणलेलं तेवढं आठवते बाई, तांदळाचं. खर छान झालते ते, तुझ्या ड्रेस वर हे सांडलेलं बघ.
हां तेच की तांदळाच करून आणलेलो मी.
हां हं सगळ्यांना एक एक एक एक. का सांगल्यावर, सगळ्यांनाच लावायचा. खयागत.
तुला त्यासाठी गणपतीला बोलवतोय, मोदक असत्या खीर असते, येतच नही सांगतो.
अगंं बाळ मी यायचं काय प्रश्न नही, मी घरात असते, खर मला सोडायला कोण ग तुमचं घर लांब हाय, इथ जवळ पण नाही ये बाळ, अग स्टे तिथं मला घेऊन जात्य, ब भक्तीच्या घरला, मग तुमच्या घरला मी कस येऊ सांग जैद आमच्या कस माहिती ये ना? तूला
ह.
या टायमाला बघतो घे, का? हां कस तर करून नेतो मि, या टायमाला.
त ना ओ चालत तुमच्या घरला, यायचं चालत यायचं.
हा येतो गी, याटायमाला मला बघतो ख-खर खरं येतं या टायमाला.
हां.
तू बोलव, तेवढं कर.
बोलव, न बोलवता यायला पाहिजे, या असली मैत्रीन असते व्हय.